हा हा झाले बघा ना काय नाही आता बस येला म्हटल फोन करूया मगाशी काय ते शाळेला चाललेलं ते पोरांचं हो ते क आता शाळा चालू झाली नाही व्हय
हा हा
हॅलो हा ते शाळा चालू झाल्या त्यांच्यात. हा या लागलं. ते पुस्तक त्यां दिल्या तो शाळेत. ते आपल्याला अगोदर सवय असायची की शाळेत पुस्त तक ते दिली पहिल वास घेऊन बघाचं
होय कवरतून घालत बसायच नविन नविन
हम्म ते करताना ते ना आमची जुन्या सगळं जुन्या शाळेच्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या. हा तुम्हाना काय आठवते तुमच्या शाळेचं? म कसग
आमच्या शाळेच आठवत की
होय
हा परवा म्हणजे आता पण झालं दोन ते तीन महिने
हा हा कसं केलं काय करण तू
म्हणजे सगळीजण मिळून एकत्र असं हे ठरवलेले होते कोणत्या वेळेला यायचं ते सगळं
हा हा
त्या दिवशी येऊन सगळेजण आपापल्या खर्चा नाश्ता वगैरे आणलेला
हा
शाळेखंड पण थोडं मिळालं नंतर म
हो ना
गाणी वेगळे वेगळे इव्हेंट ठेवलेले गेम ठेवलेले
का हो
जुने शिक्षक होते त्यांना बोलवले त्या दोघानां,
हम्म हम्म.
जी रिटायर्ड झालेत ना त्यांना बोलवलेलं
हा हा,
च थोडं त्यांच्याशी बोलणं झालं, पुढं काय काय करायचं आता कसं, काय काय करायचं थोडं मार्गदर्शन केलीत त्यांनी
होय छानच आहे अगोदरच आणि आता, आपण भेटतो त्याला एक वेगळंच हे असतंय ना म्हणजे कोण कुठं असत कोण काय करत असतयं
काय काय माहिती नाही अचानक भेटल्यानंतर
तेच की सगळं भेटल्यावर तर समजतय कि आपल्या मैत्रींणी नियमित मगं कुठे आहे काय करायला लागलात? आता कस सगळीं काम च हम्म
पण त्या ग्रुप वरती पण बोलायला वेळ नसतो कुणाला आज मेसेज केला त त्या कुणाशी तरी काय रिप्लाय येतोय?
आपल्या ह्याच्यात म्हणजे बीज हाय की नाय त्यामध्ये वेळ मि मिळतच नाही आणि तो एकांत्र ते वेळ मिळतो एका दिवसाचा तर खूप छान असतोय म्हणजे अगोदरचं सगळं आठवणी काढत बसायच्या? आपण ह्या बेंचवर बसत होतो पण त्या वर्गात बसत होतो,
हा आम्ही ते पण बँच शोधलं परवा, दोन तीन सापडले पण आता सगळे नवीन नवीन आणल्या त्यामुळं जुने बँच पण नाही आहेत,
आता प्लास्टिकच्या चालत नाही, ते आधी कसं लाकडी आपले असायचे त्याच्यावर नाव को कोरायचं तुला माहिती काय होतं याच्यान? कार
करकट ना हा पेनानं नावं लिवायचं कुणाचं तरी कुणाचं तरी.
छान असेल मज्जा येत होती ती. आणि दिवाळी नंतर दिवाळीची सुट्टी पडल्यानंतर, ते म्हणजे पडणार असेल त्या दिवशी अगोदर आपल्याला अ श दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास देतात, माहितीय काय?
हा त्याचा कंटाळा. आम्ही
आलं मग सांगायला कामं.
हं. आता आज की, सुट्टी म्हणून देतात आणि अभ्यास करून घेतात आमच्याकडनं एक्स्ट्राचा असं म्हणत होती.
हा.
आणि तो एक्स्ट्राच चाच अभ्यास असायचा हो. सुट्टी ती सुट्टी व्हायचीच नाही. गावाला जायचं, मामाकड जाताना ना कपडे कमी अन दप्तर जास्त घेऊन
होय. होय. आणि तिथं गेल्यानंत तरन पण काय ते म्हणजे सगळं वातावरण वेगळं अस ल्यामुळे खेळायच्या नादात ते काही अभ्यास पण व्हायचा नाही काही नाही. उगच सगळं पुस्तकं ने ने आणि आण आण.
हो होय. ने ने आण आणच च होते ते. आणि उद्या शा चालू होणार. म्हणजे उद्या परवा दिवशी असं शाळा चालू होणार आहे. दोन दिवस राहिलत म्हटलं की नही मग सगळं लेखण करत बसायचं ते.
राहतलं काय करायचं? असं टेन्शन येणार ना.
मी तरी आमच्या घरात मम्मिकडन पप्पांच्या कडन लिखाण करून घेत होतो कितीतरी वेळा. हा किंवा आमच्यापेक्षा जे लहान आहेत, त्यांच्या अक्षर छान आहे की नही त्यांना सांगायचं मग. मला एवढ देतो चॉकलेट देतो पेप्सी देत
इंग्लिशच लिहायचं ल हे कंटाळत होता इंग्लिश नको म्हणजे वाचायला करायला विषय आवडायचा खर लिखाण म्हटलं कनी म्हणले कणताा ये ना मी आमच्या वहिनी त नवीन नवीन आमच्या दाां लग्न झालेली त्यामुळे वहिनी घरातच अस सज नाही ते त्यावेेळेला त्यांनाच नाही एकटीला इंग्लिश विषय दे एकटीला मराठी विषय दे असं करून लेखन कंप्लीट करून घेत होत त्यांच्याकडन
ग्रह पाठ वगैरे त्या पद्धतीने सग जुूननी करून घ्या आम्ही पण तसच करून हे
आणि ते वर्गात ग्रुप पाडायच म्हणजे एक म्हणजे असं अ प्रकल्पासाठी ग्रुप काढत होते की ह्या ग्रुपला हे नाव दे त्या ग्रुपला ते नाव दे
हा हा
भांडण मी या ग्रुप मध्ये जाणार मी त्या ग्रुप मध्ये जाणार म्हणजे आता माझी मैत्रीण या ग्रुप मध्ये मध्ये आहे
आता म्हणजे आपण प्रेझेंट च्या ग्रुपमध्येध्ये असायच त्यावेळेला म्हणजे तिथे जरा काहीतरी खटकलं केलं लगेच भांडण उगाचच आलोय तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या पेक्षा तोच
होय असं म्हणून दाखवायचं त्यांना वरण आणि ते पुट्ट्याचे घर तेन करायला पण भारी वाटत होतं ना ते
हा हा
ह ते प्रोजेक्ट देत होता त्यो घर बनवून आणा परत अस काही तरी तयार करून आणा मातीची खेळणी
फळ आठ परत भांडी
ते परवा म्हणजे दिवाळीच्या सुट्टी त आमच्या मु मुलग्याला सांगितलेलं ते चिखलाची भांडी तेन करून आणायला ते खेळणी करायच कमी त्या चिकलात खेळतच त जास्त हेच झालं सगळं खेळणार आणि आम्ही करणार त्याचा प्रकल्प
आपण पण तेच केले आम्ही खेळायच आणि आमच्या पेक्षा मोठी
करून द्यायचे तर ते गॅदरिंग तेन असायचं माहितीय का आपलं म्हणजे हेच्या म्हणजे एप्रिल मार्च एप्रिल मध्येच कायतर असायचं लास्ट लास्ट ला छान असायचं सगळीजन येऊन डान्स तेन करायचं
हम्म हम्म
हम्
होय त्याच्या प्रॅक्टिसमध्ये पण महिना दीड महिना जायचा
आमच्या होय आमच्या वर्गाच हे गाणं बसवलं तुमचा वर्गाचा कोणता गाणं बसवले मी ह्या गाण्यात आहे अस छान वाटायचं ते आणि एकाला दोन तीन मध्ये भाग घ्यायच.
मग आणि काय आवरडलं सगळं. हा हा चालते मग करतो घ्या नंतर आणि ठेऊ काय